आवाज येतैका माझा?
येतोयं आता.
पहिला काय झालतं मग?
ह्यावेळेस तुमचंच येत नव्हत मला.
मुग सेकंद चालू होते. मग आव येत नव्हता म्हटलं आता जाऊदे सेकंड पूर्ण होऊन दे.
घालतेस काय तू दहा मिनटं?
हां झाले होते पण मग आवाज नव्हता येत ना काहीच. मी हॅलो हॅलो करत होतेत तिकडं आवाज नव्हता येत वाटत.
आणि ते नंबर टाका लागत तो त्याच्यात.
हां नंबर टावाला लागतो.
नंबर टाकून मग फोन करता आला मग माल पण तिंथे.
येयीनगा-
हां-
हां नंबर टिकाव लागतं आणि मगं फोन करायचं.
म्हणजे तुम्हालाचं तुमचां नंबर टाका असतील.
हां ज्याच्याकडे समजा कार्या अँपयेंग तुझाकडं कडेयं ज्याचा नंबर आसला का?
मोहनताईकड पणी आहे का? हां त्यां-
होना मु पण तरीपण फोन करायचा ना तीच्या ह्याचा गॅप आहे न तिच्या पप्पाच्या हातात
जातो का?
हां कॉल जातो तुला मगं तुला टास्क नव्हता येईल तर मग मी केलं नव्हतां काय?
हां-
तव आला होता व्हय तुला?
हुं-
करून घ्यायंच मगं ते काय?
ाान
तिला का दोनदा दोनदा भी केले चालते त्याला काही नाही मी आता ते पहिले होते त्याला तीन केले होते.
हा
आता तुला दोन समजा तर मग पाच झाले. मग आता त्याच्यातून आता जे पडल ते अजून परत आले मग परत त्याचा उद्या करावं लागल न काही आता नाही होणार त्या म्हणल्या मला अजून कर म्हणल्या साडे नऊ ला कधी एक घाली.
हा
असेल अजुन टास्क तर करावं लागलं त्यांना पण ह जाऊ जा करत नाही आम कसात खेळायची मैत्री नाही ना दुसरे
हम्म
काय करताय?
टाईमवर केलं का?
हा टाइमवर म्हणजे ते एक पण कॉल वायाने जाऊन दिला पण कॉल केली एक कमी केला असेल तोच पूर्ण कॉलचे पैसे आले त्यांना म्हणजे असं काय राहत हो जमजा मी कॉल केला होता तो जर उच चालला नाही तर तो वाया जातो तर मग त्याच तो कट हो. कट होऊन जातो त्याच्यात धरला नाही जात. म्हणजे तो टायमिंग नुसार उचलला गेला पाहिजे. ह तरच तो राहतो नाहीतर मग त्याच्या टायमिंगवर उचलला नाही न तर मग तो कट होऊन बाद होउन जातो. ते एक दोघी तिघी ना एक मावसाळ्याची आहे. तिन पण पूर्ण कॉल केली कारण की ती नम्र भरपूरचा नजे राह मग बाहेर करी ते एकमेकीला.
हो.
असा हा कॉल न करता हा कॉल करून बोलायचं एवढंच.
हा.
आपण ते करावा टाई आप ते करावा टाईम मिलात न प
पण तेच ना.
पण तेच नंबरच ना काही.
मग कोणाकडे ऍप आहे कोणाकडे नाही.
ह हा मग आपल्याला माहित राहत ना कोणावाकडे आहे माणसं मग त्याला कराव.
आ तुमच्याकडं मुआ ताईकडे योगी ताईकडे पण आहे ना.
आ त्यांच्या ह्याच्यात भी होत ना. मी अगं सगळ्यांना दिले होते घेऊन पण ते काही गेले ते मधेमधे बंद झाले. ना ते फोन म्हणजे असं येत नव्हतं काही त्याच्यावर. येत होत पण आपण त्याला रिफ्रेश करून नव्हतो पाठना.
हम्म.
त्याच्यामुळ तेना चालू नाही ठेवले ना उशत डेल होत चंचलताईल डडील होतं. अंकिला अ मोनिला. अ तेला बि योगीता ताइला अणी ते प्रियांका ताईल दोघीला दिलेलो होतो.
हम्म.
का ना त्यामावर पाहिलं नाही तर ते फोन बदली त्या घरी घरी मग ते. सगळ येत होतं.
काय माहित त्यांच्या ह्याच्यावर होत का नाही आता मग.
आता नाही म्हणाल त्यांच्या याच्यावर कारणला बदललं ना त्यांचा. ज्या मोबाइलचा नंबर आहे. हेग आातला योगीता ताईचा नाही बदलला पहिला दुसरा नंबर आता.
काय नाही.
नंबर वन पहिले दुसरा आता. ना तर दुसरे. ज्या फोनचा टास्क यासाठी नंबर जो दिला असला का. तो नाही बदलावा लागतं.
मग तीला ह.
अभ्यास करायचा काय झोपच.
करून काय तुम्.
तुमचे झाले क म्हणलं.
ना आता हो झाला का पायला गंडबल्ली येतो काय टाच
हा.
आणि मण काय. ह क वय आव आपतू रहिली....
कायच होय आपटू राहिली.
हजरेल दपक दपक
ते मच्छर होता मा...
मग तर बरोबर बरोबर... आं काय? फॅनचा आवाज लय घर घर घर घर घ घर....
हम्म फॅनचा....
दरवाणी....
लय आवाज मारी तो....
झोपली हाय....
हा....
लईच वरण खाल्लं काय ग...
हा ती फिरायला आली होती आज वावरात काम केलं म्हण हो... सकाळी संध्याकाळी लवकर झोपत नाही सकाळी लवकर उठत नाही... मग फिरायला म्हणजे.... गावाला एकदा मळ्यात ते बाबानी मारयला का? ती आमच्या शेजारी तिकडच्या मळ्यात राहत नाही ते.....
हम्.....
ते बाबा वा.... हा ते आलीकडून ते आंब्याच बगीचान का?
हा....
त्या आंब्याच्या बागीचा हम्म....
हो का? हस....
तस जायचंच होतं बईला भेटायला मग गेली....
हॅलो..... बाईच बरं आहे का?
हा बरं आहे दुखतच रात्रीचे पाय ते....
हम तुठला मी दोन लागल तर ते त्रास करायला. असंच करायचं. त्यानं बोलायचं...
हा... मी आता सकाळीच करीन मग..... काय?
तर अंकीला अंकीच्या पप्पाच्या फोनवर घ्याले काय का म्हण ते........
काय म ते तिला आता सकट..... सकाळी करेन मी ते सकाळी व विचारून येईन.....
हा तिला काय करायचं अँप घ्याल लावायचा चं आणि मग अँप घेतलं का? हा मग त्याच्याबरोबर राहतो फोन राहतो त्याच्यावर तरी....
हा जाताना......
हम् मन का? मला आता दोन तीन मुनज तीन चार डबल डबल कराचे धाडा मिळतो.
हा
हा.....
उद्या केला चालाल ना....
हा चाल तुला आता नंतर येल ना चाल होत त तर
हा आता मला
त्या आधी येले ना तर मग आज शेवटची तारखे म्हणते मग आता तरी काय माहिती
मग कसं कळत शेवट तार क ब
ह तेवर अस वॉट्सअप वर मळ ह
हा
काय आहे त्या तुम व्हॉट्सअप ग्रुप म्हणून राहिल त्याचा
कमच्या यायच तुून उडेल का
ह
मग मॅसेज कायर तो
तु दिसत अस नाही दुसंत
हम्
करत अभ्यास हो सकाळी मग अंकिताला मोनूला
हा
अ ते कॉल करून विचारून घ्यायचं मग केला का म्हणजे मग असं उचललं गेयला पाहिजे असं अ मालाकर
चाल हा हा हो
हो हो